हॅलो.
हॅलो हां बोलाकी.
ह ह काय
हॅलो हा बोला बोला काय म्हणतय आवरली की नाही अजून?
आवरतय आता अजून स्वयंपाकाची तयारी करायची आहे.
हा चहा वगैरे झाला? हा आत्ताच झाला बघा आमचं पण. आता चहा घेतला आता आम्ही कोल्हापूरला तुम्ही?
आम्ही नाशिक.
नाशिकला आहे का आम्ही कोल्हापूरमध्ये आहे.
अच्छा अच्छा.
हा आणि काय म्हणताय?
काय तुम्ही नाशिकला वगैरे येता की नाही?
हा मध्ये नाशिकला प्रॉपर आलो नव्हतो आपलं हे हम्म कोणतं साई मंदि शिर्डीला वगैरे आलं होतं तिकंड.
अच्छा अच्छा.
हा त्या साइड ला आलो होतो थोडं. अष्टविनायक गेलो होतो फिरायला ना बघायला.
हा हा हा. मग इकड त्र्यंबकेश्वर वगैरे तिकडे नसेल येत तुम्ही? हा हा.
तिकडे नाही गेलो अजून आता जायचंय बघू. मे मध्ये जायाचं म्हणतोय आम्ही हा त्र्यंबकेश्वर वगैरे करायचय तिथं कसा अ वेळ आम्हाला ब जास्त झाला ना म्हणून
तुम्हाला यायला किती वेळ लागतो इकडे?
हा कोल्हापूरमधून?
हो.
तस प्रॉपर म्हणजे एक माझी मैत्रिण आहे ते इथच म्हणजे नाशिकची आहे इथं राहते अ पण ते आम्ही असं प्रॉपर इथूनच गेलो नाही ना नाशिकला. आमच्या शेजारी एक आहे ते रात्री बसतात बघा ट्रॅव्हल्सला सकाळी उतरतात ते हां. सकाळी पोहोचतात तिथं असं करतात. मी घरीच असते म्हणजे माझं घरी काम आहे. चालू असं साडी वगैरे शिलाई काम.
अच्छा अच्छा.
तुम्ही काय करता?
मी आता डिग्रीच्या लास्ट इयरला आहे सध्या घरीच आहे.
हा घरी आहे का हा म काय आता तर हे कॉलेज वगैरे
बसून करता हो कॉलेज चालू आहे ना पण मग आता सध्या घरीच ये.
हा
त्याच्यामुळे मग हे काहीतरी वर्क फ्रॉम होम.
हा काय तर चालू असतं कि ओ काहीतर आपलं निवंत वेळेत आपलं काहीतर करायचे.
हा मग घरी बसून पण काही काम राहत नाही जास्त आणि बाहेर जायला पण क वेळ राहत नाही आणि बाहेर परवडत पण नाही त्याच्यापेक्षा
तेच आणि आ तुमचा अभ्यास वगैरे असेल.
हो अभ्यास वगैरे असतो ना सध्या काही नाही मला हे आ आत्ता समजल आठ दिवसापूर्वी त्याच्या आधी नव्हतं माहिती मला हे
हा हा हा हा हा हा हे मी पण आता नवीनच न्यूज मेंबर आहे अजून.
हा का
हा मला पण म्हणजे माहिती होती पण ग्रुपला जॉईन झाले नव्हती अजून.
मी तर लेट झाले माझी दिदी होती ऍड मग तिने मला सांगितलं मग त्याच्यानंत तर मी इकडं ऍड केलं.
हा हा हां हां तेच माझी पण भावजय होती. तिनी मला ऍड केलं त्याच्यामध्ये ग्रुपला हे झाल्या तर मग फॉर्म वगैरे मी भरला चांगलं आहे पण हे.
हो घर बसल्या काहीतरी आणि जास्त काही हे पण नाय आप आपल्या वेळेनुसार आहे ना ते.
हा हा हो वेळेनुसार आपण कधी पण कॉल करू शकतो. एवढ जस की काय आपला कॉलला म्हणजे अ वेळेत वेळ दिला पाहिजे कोण- जरासा हा त्याना पण टाइमी हा हो नाय हा तेच की आणि काय घरी कोण कोण असतय?
घरी आमची जॉईंट फॅमेली आहे आम्ही पंधरा जण एकत्र राहतो.
हा भरपूर आहे, चांगलं आहे. आ आम्ही चौघेच असतो बघा माझी सासू आम्ही दोघं आन माझा मुलगा. हा जॉइंट फॅमिली म्हण चांगल आहे, म्हणजे हा आजच्या हेला जॉईंट फॅमिली म्हणजे जास्ती राहत नाही पण चांगलं आहे.
ते आमचे आजी बाबा थोडेशे स्ट्रिक्ट हेना त्याच्यामुळे
हो हो हो हो चांगलय उलट ते.
हो बरं असत घरामध्ये मध्येजरा
हो हो छान वातावरण छान असतं. आनंदी वातावरणं असत.
तुम्ही काय करता म तिकडे?
अ माझं असत घरी ब्लाऊज वगैरे असत. शिलाईचं काम चालू असतं. माजे मुलगा स्कूला जातो त्याचा अभ्यास वगैरे घेणं चालू असतं.
कितवीला आहे तो.
आता त्यो दुसरी ला आहे बघा.
अच्छा अच्छा अच्छा,
हा, दुसरीला जातो तो हा, चालु असं त्याच माझ पण स्वयंपाक वगैरे कोण बनवत?
स्वंयपाक वगैरे मम्मी बनवते आमच सध्या आता एका घराचं काम.
हा हा,
हा, मग आता वेगवेगळे राहतात. त म्हणजे दोन खूप भाजी वैगेरे
हा हा हा तेच की हा हा हा, के काय बाई थोडी थोडी मदत आपली.
हो हो
हा हा हा हा, म चालू असेल आणखी किती वाजता स्वयंपाक करताय?
स्वयंपाक आता सात नंतर लागू भात लावून द्यायचा ग. कुकरला आणि मग काय भाजी होऊन जाते.
हा हा, ते काय निवांत मध्ये दहा वाजेपर्यंत आपलं.
हो तुमचं कधी आवरतं?
आम्ही पण सात नंतरच घालते सात नंतर अ सुरवात. केले आठ एक तासावर होऊन जातं आमचं छोटी फॅमिली अस. त्यामुळ आवरत पटकन. हा, सकाळी. लवकर याला. जायला लागतं ना स्कूलला. त्याला सात वाजता जातो तो.
तुम्ही सकाळी काय सहाला वगैरे उठत असल मग.
हा हा हो, उठाव लागतं सहा वाजता. तसं काय नाय निवांत हा रात्री. तीव्हा काय बारा वाजले तरी चालत असेल.
हो आम्ही बारा वाजला तरी झोपत नाही लहान भाऊ बहिणी हे त्यांची. चालू असत खेळणं. ते काय लवकर झोपत नाहीत त्याच्यामुळे.
तुम्ही कधी येता की, नाही कोल्हापूरला?
कोल्हापूरला आहे ना दादा एक दोनदा येऊन गेला मागे दर्शनासाठी तिकडे.
हा हा हा महालक्ष्मी दर्शन हा हा हा हा, या,
यायच हो यायचंय अजून काय काय तुमच्या इकडे?
अं छान आहे. महालक्ष्मी मंदिर आहे. ज्योतिबा ज्योतिबाच वा टेम्पल आहे. आपलं हे आहे. ''हं'' पनाळा पन्हाळगड न्यू पॅलेस शाह शाहू पॅलेस. हे छान आहे. बघण्याच पा पॉइंट आहे. आमच्या इथ. त म्हणजे बघायला अशे शाहू महाराजांच्या शाहू पॅलेस सगळे शा ''--'' शाहू महाराजांची माहिती आहे सगळी पूर्ण पणे शाहु महाराजांच्या काळातलं आहे तिथं.
हो का?
हा. छान आहेत. बघायला छान आहेत.
तुमच्याकडं काय आहे स्पेशल, असं खायला वगैरे?
आता आहे मिसळ, वडापाव.
कड पण का?
कोल्हापूर हा, कोल्हापूरची वडापाव आणि मिसळ.
नाशिकला पण मिसळच आहे जास्त.
होय काय? हा हा हा हा चांगला आहे मग.
हा इकडे पण आहेत तसं, नाशिकला जेल रोड.
हा हां हां हां.
म्हणजे इथं नाशिकवरून इथे ट्रान्सफर झालेली जी असतात ना, ते आहेत इथं. येतात पण जातात ती पुन्हा परत.
हा हा हा.
हा तेच की.
तसं आमच्याकडे पण भरपूर आहे, पण मग वेळ काढून यावं लागतं नाही तर भर पूर स्पॉट आहे आता आमच्याकडे. हो आता बघ, आता त्र्यंबकेश्वर आहे परत स्वामीनारायण म्हणून मंदिर झालेलं आहे ते पण आहे. अ पंचवटीत पण भरपूर मंदिर आहेत.
हां हां हां हां हां.
आणि इथे इकडं गड पण भरपूर आहे ना, ब्रह्मगिरी परत
हा हा हा हा मग हा.
भरपूर, हो ट्रेकिंगसाठी वगैरे भर पुरे इकडे.
बघायला.
हम्, तुमच्याकडे पाऊस वगैरे?
पाऊस वगैरे आज चालू झालाय थोडा. म्हणजे जाता येतो आता, हा. नव्हता आता, एक आठ दिवस झाले पाऊसच नाही.
हा आमच्याकडे पण नव्हता आजच पाऊस आला.
आता ऊन ऊनच पडले जास्त ऊनच पडलं होतं आठ दिवस.
हो ना.
हो हो पाऊस काय नव्हता आता, तिकडे पण तसंच होतं का?
हो तिकडे पण फक्त ऊन होतं, दोन तीन दिवसांपासून तर गरम होत होतं, आज पाऊस आला थोडासा.
हा हा हा गरम आता हो आड हो हो गरज आहे. इथ कोल्हापूरमध्ये पाण्याची टंचाई चालू आहे. एक दिवस असा, हा हा. अ आमच्यावर रेग्युलर येत येत होतं. पण आता ते एक दिवस आड असं झाले चालू आहे.
तुम्ही तुमचं घर आहे की काय बिल्डिंगमध्ये वगैरे राहता?
नाही नाही आमचं स्वतःच आहे घर.
घर आहे का?
हा हा स्वतःच घर.
हम् ह् अच्छा अच्छा.
हा तेच की. आणि काय म्हणता? कॉलेज हा हा. म्हणजे अभ्यास वगैरे कसा चालू आय? त्र्यंबकेश्वर मध्ये आहे का? कॉलेज. हा हा ह. तेच की. म क मग कसं जाता वगैरे?
कॉलेजची बस लावलेली आहे.
हा हा ह टायमिंग काय हाय का कॉलेजची हा हा.
सकाळी येते आणि मग घरी येते त सहा साडेसहा होऊन जाता.
हो हो हो चालेल चालेल. तुम्हाला नंतर करू मी कॉल.
हो हो चालेल ना. हो हो चाल